हॅलो आवाज येतोय का हॅलो आवाज येतय का म्हणल काय खूप आमीत् तुमच्या गावात ये तुम्ही कुढ हॅलो हॅलो
मग का आली नाही तीकड तकड का आली नाहीस मग
अग आम्ही ज्योतिबा मंदिरात आहे एकत्ता
लो
हॅलो महाराष्ट्राच आराध्य दैवत ज्योतिबा इट ते आहे घरी तिकडे व
मये इकड म्हणाल ग इकड हा इकड ये की
नाही कोल्हापूर. आसप मी काल आले कोल्हापूरच्या आसपासचे सगळे गाव बघणार आहे जवळ जवळ देवस्थान वगैरे असं. अ कोल्हापूरच्या देवीला जाणार. आहे त्याच्यानंतर? कोल्हापूरची. ते शाहू महाराजांचं पॅलेस आहे ना काहीतरी छान.
शाहू पॅलेस शाहू पॅलेस. शाहू पॅलेस हम् ह् हम् ह् आणि इकडे जा कि मग आपलं खिगरापूर आहेत. परत अजून कनेरी मठ आहे रामलिंग आहे. छान छान आहे तिकडं काय काय काय काय?
कनेरी मठ कुठे ये.
पुरात नाही इकडे चलकरंजकडे येतो का? अ म्हणजे. आपलं सांगली पा. सांगली फाटा की नाही सांगली फाटा.
हम्म
शिरोली आपलं शिरोली म्हणजे? ती दोरी सांगली फाटा? म्हणतील तिथून की असत्या तावडी हॉटेल म्हणून तिकडच्या बाजूला आत मध्ये. जायचं आणि पिस्टल करंजी कडे यायचं नाही खाली. त जर इंस्टॉल करंजी कड करून. गाडीवर असलीच तर तिकडेंोंेल तर उजू आजला गोको शिरला?
अच्छा तिकडे क आणि हे कुठ ये. अ ज्योतिबा तू त्याच्यानंतर अजून काय काय बघण्यासारखे ठिकाण इकडे.
अग ज्योतिबा आहे हा ज्योतिबा आहे. पन्हाळा आहे औदुंबर आहे. नरसोबाची वाडी आहे. खिद्रापूर आहे कनेरी मठ आहे. भरपूर आहे तिथं जवळपास कोल्हापूरच्या आसपास आसपासन तीन दिवस लागतील. सगळं फिरायला लागेल. तू असं कर. तू कुठं कुठं फिरतीस फिरून ये मा माझ्याकडे ये इकडं राहायला हम्म वाडीला जाऊन ये परत. औदुंबर पण आहे औदुंबरला पण जाता दत्ताचं ठिकाण आहे तिथं वाडीला पण दत्ताचं आहे परत आपल्या ज्योतिबाला पण वाडी रत्नागिरी म्हणते त्याला वाडी हम्म. ज्योतिबाला वाडी रत्नागिरी म्हणतेत.
अच्छा आणि कोल्हापुरात ते जेवायचं वगैरे कुठे छान मिळतं सगळं काय काय मिळतं जेवायला खायला नाष्ट्याला वगैरे असं.
रोड ला पण छान छान हॉटेल आहेत. लस्सी खूप छान भेटते. मला कोल्हापुरातली लस्सी फार आवडते. मस् नाही नाही नाश्ता नाही कर आपलं काहीतरी आईस्क्रीम आइस्क्रीम सारखंच लागते एवढ सुंदर असते की नाही चहा मिळतो महाद्वार रोडला तिथं. ह् हम्म. मिसळ छान मिळती कोल्हापुरी मिसळ.
ओके. आणि ते कोल्हापूर तिथं काय तरी प्रसिद्ध हाय ना ग सगळी म्हणतात असं काय म्हणायचं त्याला कोल्हापुरी अच चप्पल का काय कायतरी अस
हा कोल्हापुरी चप्पल हो हो हो कोल्हापुरी चप्पल. तिथं महाद्वार रोडला भरपूर दुकानं आहेत पण अगदी ती ओरिजनल पाहिजे फसवतात लोकं चांगली बघून घे घेणार असशील तर.
हम्म हम्.
जरा रेट जास्त असतते कोल्हापुरी अगदी पीवर कोल्हापुरी म्हणले की नाही रेट जास्त असतेत पण चांगली असते टिकायला वगैरे मस्त. इथं महाद्वार रोडला साड्या तर खूप छान छान मिळतात ज्वेलरी एवढी सुंदर असते ज्वेलरी खूप सुंदर असते ज्वेलरी ती तर ते महाद्वार रोडला असं जरा फिरायला गेलीस की नाय भरपूर भरपूर खरेदी करशील.
ओके आणि ज्योतिबाला वगैरे काय काय म्हणजे ते देवस्थान कस
तिथे डोंगरावर मंदिर आहे डोंगरावर ए ते मंदिर. अस पा पायऱ्या चढून जाव लागतं छान आहे पण ते
धरण पण आहे ना कोल्हापूरला कुठले तरी?
हॅलो.
हा बोल की
धरण पण आहे ना कुठलं तरी म्हणलं.
नाही बाई मला नाही माहिती धरण
ओके आणि ते महादेवाचं एक मंदिर आहे बघ कुठलं तर
रामलिंग रामलिंग रामलिंग आहे ते रामलिंग
अच्छा.
ते हातकणंगल्या हो डोंगरात आहे खूप सुंदर आहे श्रावण महिन्या तर तिथं महिनाभरच यात्रा भरल्यासारखी असते दर सोमवारी. खूप छान आहे आम्ही असा पाऊस पडत असतो तर असल्या पावसात आम्ही जातो रामलिंगला
म्हणजे धबधबा
अस तर अस वेगळच आहे तिथं मोर असतेच पाऊस पडत असतोय वर डोंगरावर चढून जायचं हिरवगार वातावरण असतय तिकडं तिकडं हिरवगार डोंगरावरून दिसतंय सगळं तिथ ते धुळोबा म्हणून एक आहे तिथ आत मध्ये त्या धुळबावर तर वातावरण खूप छान हाय एवढं सुंदर आहे म्हणतीस आणि हा रामलिंगचा महा असं कायम पाण्यात असत कायम असं झरा हाय तिथं ते झरे झ वरून झरे ते डोंगरात ना ते महादेव च्या अंगावर कायम पडत असंतय पाणी कधी पण जा आणि प्रत्येक तिथं सप्ताह ऋषींचे तिथं मंदिर आहेत. ऋषींचे मंदिर आपल्याला कुठे बघायला मिळतात का? किती एवढ्या प्रकारचे ऋष ऋषींचे मंदिर तिथं एक मोठ्याच्या मोठ्या कुंड आहे त्या कुंडात मास से, कासव आणि क कडेला सगळीकडे असे ऋषींचे मंदिर आहेत. हाय म्हणजे असं नाव लिहिलेत? वर प्रत्येक ऋषी मुनींची नाव लिहिलीत आणि तिथं मंदिर आहे. मस्तच आहे तीथं पण खूप छान हम्म आम्ही असं ट्रिप काढतो श्रावणात तिथं म्हणजे डॉ वगैरे घेऊन जातो मैत्रीण मैत्रिणी वगैरे नाही असं करत रामलींगला वा.
हा हा
फिरून येतू फिरून ये सगळं मस्त फिरून ये एन्जॉय करून माझ्याकडे राहायला ये निवांत चार दिवस रहा आणि मग- जसाफ्याला
हम्म हम्म हम्म हम् बाकी
कधी आलीस म्हणलीकडा आ झाली आज आलीयेस का
हो हा झालं. ते म्हटलं बघावं सगळं इकडं पोराला सुट्टया आहेत. शाळा चालूू नाही.
हम्म. हम्म. हम. हम. गोकुळ शिरगावला तर खूप छान आहे. म्हणजे कनेरी मटला म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं प्रत्येक जातीच असं घर दाखवलेत त्यांनी हे कोण महाराजांचं. असं सगळ्यांची घर, त्यांच्या घरात वातावरण कसं असतं? त्यांनी काय करत असते? चांभाराचे लोक ठेवत असत्यात. कोण काय करत असत? असं ब्राम्हणाचं घर आहे. तिथं पूजा करत असते, दारात तुळस आहे, ती बाई स्वयंपाक करत असते, ते भटजी असतात ते हे सांगत असत पंचांग वगैरे असं वाटतं की, ते खरंच आहे सगळं एवढं अगदी चूर्ण केलं सारख्या केल्याय त्यांनी मुर्त्या तिथं.
सारखं आहे ना, आंबा घाट वगैरे पावसाळ्यात असं.
हो तिकडे कोकण व्हयं व्हयं व्हयं तिथून कोल्हा पुढच्या पुढं सगळं कोकण लागतयं. तिथं पण बोलायचं काम नाही भरप पूर असतय तिस सगळं.
हम्म. हम्म. हम्म. चालेलं.
होय की हा हा बर.
येईन मी आल्यावर तिकडे.
हा ये ये नक्की ये.
हो. हो. फोन करील तुला मी.
हो हो चालतंय चालतंय.